ऐकू आलंय का?
हा यायलय की
मगाशी का ऐकू येत नव्हतं बाई?
पण मला नाय माहिती, हो बहुतेक रेंज वगैरे नसेल.
अ टावरच्या खाली राहते मी
होय. मला काय आयडिया नाय, मी एक तर फुल अस तो म्हणजे आंगणात उभारले. म्हणजे अस काय माहित मी असं खोलीत वगैरे असं अंगणात ये हम्म
आवाज येतोय न माझा?
हो हो येतोय न.
जेवलीस
नाही अजून अग.
का?
का? कॉलेज वर आहे. जरा माझा एक इव्हेंट चालू आय. त्याचे जरा अस ओढेपरी वगैरे चालू होते. त्याच्यात काम चालू होतं थोड
खाली वर घ्यायच का धर म रांची प्रॅक्टिस वगैरे काय?
आहे की, आहे की, उद्या करायची की
किती वाजता ग?
अअ कदाचित माझ अस मत हाय की बा फराळ घेऊनच बोलवूया सगळ्यांना दुपारपर्यंत, अग काय जेवून जेवून
हा म्हणजे माझ्याकडं गाडी असत्या ना दुपारी असत्या ग म्हणजे अ किती म्हणत, काय ऐक म्हणतो. हूं एक नंत तर ना असत्या. एक ते चार वाजूपर्यंतच असत्या.
व्हय काय.
हा आणि चार नंतर म पप्पा घेऊन जातात ना चहा द्यायला. त्यामुळं नसता मिळत गाडी म असा विषय हाय.
बरं
म्हणून मग लावणार तर दुपारच्या टायमिंगला लाव म्हणजे गाडी पण घेऊन यायला येते आणि अनुष्काला पण म्हणजे आणता येते.
तसच करूया ना मग. एक नंतरच लावूया.
हा आणि तू काय आज लावणार होतीस, काय लावलीच नाहीस.
आज लावणार होते, काय झालं आज विषय? आज काही तर विषय झाला. नाही नाही, मी, माझं काम होतं. मावशीला घेऊन मला जायचं होतं. मी आले होते इथं. पण मी कॉलेज वर नव्हते आले, मी घरी गेले होते माझ्या मावशीच्या.
हा हा हा.
तिला जरा दवाखान्याला घेऊन जायचं होतं मला. आणि माझ्या घरी सुद्धा माझ्या मम्मीची मैत्रिण वगैरे आली होती गं. त्यांना पण जरा स्टँड वर वगैरे किंवा जरा त्यांना हॉस्पिटलला वगैरे सोडायचं आणायचं होतं. ऑलमोस्ट. अस असं म्हणू शकतेस तू. ड्रायव्हवरच झालतो मी आज सगळ्यांचा. आणणे, सोडणे. त्यांना जेवू घालणे, असं चालू होत सगळं माझं. मग घरी काय बनवलंय काहीच आयडिया नाही अजून. मी आहे कॉलेज वरती, आता मी जेव्हा घरी जाईन त्यावेळेला मला आयडिया होईल की बाबा का
आता बघ काय मी सकाळपासून नुसता वरण भात, वरण भात, वरण भात खात होतो. मला असला कंटाळाला क नाही. अगं म्हणजे अस काळी होत चपाती भाजी वगैरे. पण मला वरण भात खायचा होता गरम भात होता त्यामुळं, आणि मग दुपारी परत आणि वरण भात खाल्ला, मग परत मी पाच वाजता परत आणि वरण भात खाल्लं. असं तीन टाईम मी वरण भात, वरण भात खाल्ल्यामुळे मला लई कंटाळा आलता. आणि मम्मीला म्हटलं काय जेवण बनवले नाहीस? कारण का पप्पा संध्याकाळचं जेवतच नाहीत ना. मग म्हण जेवण बनवलं नाहीस? नाही हाय की वरणभात म्हटली मला म्हटलं नाही खायचा म्हटलं मग शेजारी काकींनी बिर्याणी बनवलेली. मला म्हंटली, ये जेवायला म्हंटली. म्हटलं खरंच येणार हा मी मला तर घरात नको झालं म्हटलं जेवायचं. वरण भात केलात म्हटलं. मला म्हटली आगं ये गं. चल चल म्हंटले आणि घेऊन गेले मस्त बिर्याणी खाल्ली बग आता मी. पोट भरलय माझं. जरासच खाल्लो खरं. कायला?
मला तशी लागली भूक आता. तू बिर्याणी म्हणालास मला व्हेज पुलाव ची
ओह, खा मग जाऊन
कुठ ना खाऊ? घरात नाही केलं असणार आता पुलाव वगैरे.
हम्म..
हम्म.
आपण जरा ट्रिपला वगैरे जाऊया की गं कुठ तरी. कंटाळा आला यार.
नायत गं सध्या पैसे नाहीत गं. खूप कंगाल आहे मी. काय सांगू?
काय करतेस? कार्या वाला
होय तू देणार काय? तुझ्याकडं खूप जमा झालेत असं कळलं मला.
अगं, काय झालं सांगू? माझे ते मेहंदीवालीकडे जात म्हणजे शिकायला तिच्याकडं. तिला पैसे द्यायचे होते काय? त्यासाठी मी काढायला गेलतो पैसे, आणि माझ्या लक्षात कसलं तिला पैसे द्यायचेत आणि मी डब्यात टाकून सोडलं सगळे पैसे आणि ही मला चार वाजता विचारयला लागल्या? अ दिदी पैसे आणलेच काय गं म्हण? म्हटलं कसलं ग? मला द्यायचे होतीस ते, अरे देवा म्हंटलं मी सगळं डब्यात टाकले म्हंटलं आणि. मम्मीला म्हटलं असलं तर दे, मम्मी नाहीये माझ्या कड मग मी परत डब्यातन काढालोय का? पाचशेची नोटचं फाटली.
देवा..
आणि म्हटल हिला हजार रूपये हिला हिला आता हजार रुपये द्यायच्या नादात, माझी पाशेची नोट फाटली.
मग ठीक आहे ना, थोड्या दिवसां दिले असती तिला आणि तू
अग दिलं असत, म्हणजे तिला ना, म्हणजे द्यायचं होतं का कुणाला तरी अजून मध्ये एम. एस. सी. आय. टी. चा क्लास करते ना, तिथ द्यायचं होत, मग तिथं कशी ती तट तटवायला लागला असत. ह तिला म्हणून बघ ती म्हणाली की, दे तुझ्या कड. आता झालं असतील तरी महिना.
तू महिना झाला? क्लासला चालल्यास मेहंदीच्या.
होय, मला आश्चर्य वाटलं तुला माहिती असं का.
कस आहे ना तुझ्या काही माणसां जवळच्या माणसांमध्ये मी येत नाही ग.
नाही नाही मेन म्हणजे कुणालाच माहित नाही, फक्त जी तू तिच्याकडनं शर्ट वरती वर्क वगैरे करून घेतलास ना, त्या व्यक्तीला एकट्याच व्यक्तीला माहित आहे त्या.
होय
हा बाकी कोणाला माहितच नाही, कारण आम्ही अस. जू ते शर्ट वर वर्क वगैरे करून घेतलंस ना, त्या व्यक्तीला.
बरं बरं.
हा तिलाच तेवढं माहिती आहे, बाकी कोणाला माहित नाहीय आहे ते. कारण आम्ही कॉलवर व वगैरे हे आपण कार्यावर बोलत होतो मग तेव्हा मी तिला बोलता बोलता बोललेय की, मी मेंदच्या क्लास
कलानगर. तेच की, मला कायच आयडिया नाही आहे ना, ग तू कुणाला काय सांगते शेवटी. तू आता मला असं सांगू शकतेस की जिला जिना आर्ट करून दिल्या तिला माहित आहे, मला थोडीच माहित आहे तू कुणाशी किती वेळ बोलते.
हो आता काय करतो माहीत आहे का, तुला माझा सगळं. माझ फोन हॅक कर.
नको बाई नको हॅक बीक काय नको करायला. तुझ तुझ्या मनात असेल तर तू मला सांगशील नसेल तर तू नाही सांगशील. अरे नाही कसा आहे ना..
म्हणजे असं कधी विषय निघला नाही ग, आपल्यात किती मंजे मला वाटते मी तुला सांगितलं अस.
नाही म्हणजे, मला नाही आठत नाही, नाही नाही ग बाई नाही. कुट सांगीतलीस तू मला नाही नाही एक. नाही नाही असं म्हणलं मी, नाही नाही असं म्हणलं नाही मी की तुझी सवय आहे. कळलं का? ती माझी सवय नाही, मी नाही म्हणू शकत एक वेळेस नाही नाही तर म्हणू शकते खूप वेळा, पण नाही नाही नाही म्हणू शकत. बाय द वे, आज फोन आला होता नाही नाहीचा.
मग?
म्हणजे ते परवाच्या हेच सांगितलं ना, इव्हेंटच तिला म जे त्याला सांगितलं, आय मीन सांगितलं एकटीला आणि दुसऱ्या. सो, तिला सांगितलं आणि अजून दोघी-तिघी आहेत ओळखीच्या माझ्या. त्यांना सांगितलं. मग असं तिथं फोन आला होता मला की काय झालं, कसं झालं? मग मी तिला म्हणलं की जो ते सर माझ्या हातात पेमेंट देत नाहीत. तोपर्यंत मी तुम्हाला फोन करणार नाही, म्हणजे मी तुम्हाला सांगून ठेवलंय की असा असा इव्हेंट आहे. पण जोपर्यंत सर पेमेंट देत नाही, तोपर्यंत मी काही बोलणार नाही.
हां.
हम्म, आणि मी बोलले पण सरांना त्या की असं- असं तू आणि नंब्र त्याच्या घरातून पण फोन आला सर. त्याच्याबरोबर त्यांचे पण थोडे पेमेंट देता आलं तर तुम्ही द्या. तुम्ही घेऊ नका असं हं, आता जो इव्हेंट तुम्ही घेतलाय त्या इव्हेंटच्या पेक्षा तुम्ही घेऊ नका असं ते सगळं आम्हाला द्या, असं कसं बोलणार ना? म्हणून मग मी जरा असं बोलले, दुसऱ्या पद्धतीनं बोलले.
हम.
की असं असं तू बोलल्या सा म्हणजे दुसऱ्या आम्हची मम्मी एकटी आहे त्यांची मम्मीच पण बोलणं झालं रे म्हणून, हम्म, हम्म त् बोललो ति ना ठीक आहे ठीके बोलले त्यांनी पण. बघू आता कसं काय-काय हम्म.
म्हणजे, आता खूप दिवस झालेत ना, त्यांनी पण तसं नाही करायला पाहिजे.
आणि असं काय नाही गं, जर आपण म्हणजे जॉब वगैरे करून हे करत असतो. तर गोष्ट वेगळी होती आमच्या कडे पण थोडे पैसे अव्लेबल आहेत आणि तुम्ही आता वापरलाय, तर काय प्रॉब्लेम नाही. असं म्हणजे, एक तर न विचारता त्यांनी वापरले, बरं ठीक आहे, मी मान्यच करू शकतो की बाबा, वेळ आपल्याला काय विचारून येत नाही, अचानक सगळ्या गोष्टी. ती झाल्या असतील, अचानक वापरल्या असतील, पण माझं असं मत आहे की, ठीक आहे, तुम्ही स्वतःहून त्याच्यासाठी इन्सिस्ट व्हायला पाहिजे. तुम्ही अटलिस्ट एक पंधरा दिवसानं, दोन दिवसान जस येणार नाही स, शेवटी कसं बी झालं तरी पंधरा दिवसांना माणूस कुठणं पैजना ना लगेच. त्यांना एक महिना, दोन महिना ची मुदत तरी आपण म्हणजे असं द्यायला पाहिजे, म्हणजे आणि असं पण नाही गं की एखाद दुसऱ हजारात षय, सगळ्यांचंच पेमेंट अडवलं, त्यामुळे लगेच सगळ्यांचं देणं पण नाही. पण त्यांनी मला असं की, बाबा, मला होते की, बाबा, ठीक आहे, तुम्ही मला सांगा एक्झॅक्ट किंवा बाबा, हा संध्या असं-असं आहे. आणि असं असं मी तुला एक चार महिन्यांनी किंवा ह्या ह्या तारखेला मी तुला देतो. मी तुम्हाला चार महिने फोन करणार नाही. पण ज्या महिन्याला, ज्या महिन्याला तुम्ही मला फोन केला ना, त्या महिन्याला तुमचं पण असं घट पाहिजे का बाबा, हा त्या महिन्याला देतो म्हणणा ना, तुमि तर मग द्या.
किंवा समजा, जरी त्या डेटला तुमचं झालं नसेल. तरी तुम्ही मला एक पाच दिवस आधी, तुचं तुम्हाला लक्षात पाहिजे ग हा, या दिवशी मीला सांगितलय की, बाबा मी पैसे देतो. तर मग तुम्ही आधी दोन दिवस मला फोन केलं पाहिजे की, असं असं आहे बाई. आणि मी तुला सांगितले पण अजून माझ्याकडन अरेंज झाल नाही मला आणि चार पाच दिवसाची मुदत दे मी करून देतो. हे जे भावना असत्या ना त्याच्यामुळ मला अस वाटत राहते कि हा बा तुमच्या लक्षात आहे की तुम्ही आमचे पैसे देणार आहात. हेच नाही ये मग मला मग शंभर वेळा मी फोन करणार ना स्वतःहून तुम्ही स्वतःहून सांग ताय की बाबा हा उद्या फोन कर उद्या संध्याकाळी देतो थोडे तरी देतो मग मी फोन करणार ना आणि त्यात त्याच्यानंतर तुम्ही त्या दिवशानी आणि म्हणता की नाही आज नाही झाले, उद्या सकाळी फोन करते त्यांची स्ट्रॅटर्जी कशी आहे माहिती ये काय
आज फोन करत्यात काय आणि म्हणतात उद्या सकाळी देतो म्हणजे समजा जरी संध्याकाळीस
नाही म्हणजे तुम्ही एकदाच सांगा म्हणायचं, उद्या सकाळी फोन लावू का संध्याकाळी
नाही मी मीे तुला काय वाटतं, मी असं काय केलं नसेल मी सगळं ट्राय केली मी संध्याकाळी फोन हा मला